हॅलो हॅलो ताई हो आवाज येतोय. काय म्हणता कशे आहात?
हाय मजेत पावसाचा आनंद घेतोय.
हो न पाऊस कालपासन तर भरपूर चालू आहे. आता सुरुवात तिला अजिबात पडला नाही आणि आता इतका पडतोय, की आता कंटाळा यायला लागलाय.
तेच न
हो न, काय केलं मग आज स्पेशल?
आज काही नाही आपलं काय आता रोज रोज भजे थोडी खाणार आहे आपण.
हो ना ओ खरंच आहे. एखाद वेळेस एखाद वेळेस ठीक वाटते, पाऊस पडतोय थंड वाटत. तर असं कधीतरी केलं तर चांगलं वाटतं रोज रोजही काही खाऊ शकत. हो खरंच आहे, खरं आहे हम्म हम्म
पाऊस थांबाईचं नाव घेई ना त्याच्यामुळे काही आणायला जायचं वगैरे तेही जाता येत नाही.
हो नाही न शक्यच नाही आणि इतकं चिखल आणि इतकं हे असतं न की असं वाटतं कधी पाय बी घसरला आपला आणि आपणच पडावं. त्यापेक्षा न गेलेलं बरं घरी राहून पावसाचा आनंद घ्यायचा.
तेच न
हो न आता परवा आषाढी एखाद्याशी उपवास असेल?
हो
हो तेच न हो हो तेच असं म्हणतात एकादशी दुप्पट खाशी त्या दिवशी नाही म्हंटलं तरी खाणं होतच, किती म्हंटलं तरी खाणं खाणं काय खिचडी कर आणि तरी हेच कर भाजीच कर बटाट्याची हम्म हम्म चालतच. हो मग काय ते नुसत तोंडाचे चोचले पुरवायचे आप
सगळ चटपटीत हवस वाटतं त्या दिवशी.
हो आणि असं नेहमी खाल्लं नाही जात न, असं साबूदाणा असं मंग त्या दिवशी असं वाट बापरे! काय खावं आणि काय नाही अस अस होऊन जात. बघते काय श्रावणातले पण उपवास करत असाल?
नाही, श्रावणातले नाही करत.
नाही का हा आमच्याकडे असतात सोमवार वगैरे आधी शनिवार करत होतो आम्ही शनिवार नाही करत, पण श्रावणी सोमवार करतो. श्रावणातले सोमवार असतात. मगत का एकदा श्रावण सुरू झालं कि मग हो खरंच आहे ओ पित्त वाढत आणि ते त्रासही होतो माझही तेच ऑपरेशन झाल त मग असं होत राहतो त्रास म्हणून मग पेताच खायचं आपल. हम्म पण आता ते न खाऊ न ही फळ खाऊन ही दिवस भर नाही राहू शकत आपण. होय थोडंफार तर खावंच लागतं पण मग किती खाणार आहे खरंय हो न ती पण खाऊन खाऊन नाही जास्त खाऊ शकत. तर थोडस दाण्याचं कूट कुट वगैरे असं कमी घालून काहीतरी खायचं. मी पण हम्म आमच्याकडे असतात श्रावणातले उपवास वगैरे
हा हा
त्यानंतर नवरात्र वगैरे हो ना गणेशोत्सव येतो हो गणपती बारा दिवस आहे छान वाटत पण त्या काळात असं प्रसन्न वाटतं गणेशोत्सव अस ला की म्हणजे सगळीकडे असं आमच्याकडे आपलं दहा दिवसांचं म्हणजे आता बारा दिवसांचं होईल गौरी तर नस तात गौरी गणपती माहेरी असतं हा आम्ही इथे फक्त चा गणपती असतो आमच्याकडे दाही दिवस असतो मग काय नैवेद्य वगैरे ते नही रोजचं तेवढंच असतं अस म्हणजे गौरी वगैरे नाहीये आधी आ हे माहेरी आहे माझ्या मग तिकडे जाते मी अस कधीतरी वर्षात तणं वगैरे असं कधी असलं की असं जाते मग आईकडे आहे हा आणि तिकलं खूप असं म्हणजे ते खूप पाळावं लागतं तिथलं सगळं आणि असं अ हो ते सोळ्यात असत सगळं त्यांचं सगळं फराळाचं करायचं खूप म्हणजे आईकडे तिकडे आहे बाबांना आणि भावाला आवड होती ना खूप म तिकडे खूप म्हणजे चांगलं करतात असं दरवर्षी खूप पाहुणेही असतात कायम दाही दिवस कुणी ना कुणी येतच असतं. हो कंटिन्यू चालू असतात. पाहुणे आणि छान असतं ते गौरी येतात त्यांचं आगमन इतकं छान असं वाट बघून ना असं इतकं प्रसन्न वाट म्हजे ते का ते दिवस असतात ना पाच सहा दिवस सगळं विसरायला होऊन जातं त्या दिवसात अस हॅलो येतोय आवाज?
हो आता येत
हा तेच म्हटलं सगळं विसरायला होऊन जातं त्या दिवसांमध्ये असं मग त्यांचं ते जेवतात त्या दिवशी सगळीकडे सवाष्ण म्हणून कधी कधी ते बोलावलं जातं मग जावं लागतं. खूपच म्हणजे छान वाटतं तेव्हा
नंतर सुनं सुनं वाटत असंल असं
नंतर खूप सुनं सुनं होतं. म्हणजे अगदी ते घर नको असं वाटतं असं खायला उठतं रिकामं रिकामं घर एकदा गौरी गणपती गेले कि मग खूप वाईटही वाटतं. रडू येतय पण काय करणार आता?
प्पा असतात त्यानिमित्ताने जाणारे येणारे पण असतात.
हो ना नंतर एकदमच सगळं बंद होऊन गेलं की मग ते खूप नको परत एवढं आवडीने हौशीने डेकोरेशन करायचं आणि नंतर सगळं काढून टाकायचं मग ते खूप जीवावर येतं खरं तर नको होऊन जातं पण त्या आ उत्साह इतका असतो. त्या दिवसांमध्ये की काही विचारू नका. तहान, भूक सगळं विसरून, अगदी सगळं देवाचं करायचं. ते दिवस खूपच छान वाटतात. मग त्यानंतर तर मग सुरुच होत मग काय. हो हो. आता तयारी सुरु होऊन जाईल, त्यांची सगळी जून, जुलै, ऑगस्ट पासन सगळं चालू होऊन जाईल करण. ते गणपती ते बुकिंग करा. करण्यापासन मग सगळंच खूप छान चालू असत त्यांचं. डेकोरेशन काय करायचं? कसं करायचं? आत्ताच त्यांचं पंच्याहत्तरावं वर्ष झालं. आता त्याच्यामुळे खूप छान केलं होत. त्यांनी खूप नवीन केले होते त्यात वर्षी पल्यांतर काही गेले नाही, पण त्या वर्षी गेले होते, खूप छान वाटल. पण अस यावस वाटतच नाही असं गेलं की नाही ना ओ. घरी पण असतो ना, दहा दिवस म नाही जमत एवढं, पण तरी करते प्रयत्न असं अदन मदन जायचं असं दिवाळीत चार दिवस. दिवाळीत कस मग मुलीची शाळा वगैरे अस ते मग जास्त नाही जमत. मे महिन्यात राहते आठ, पंधरा दिवस असं राहून येते. म्हणजे तेवढंच जरा बरं वाटत. हो हो, तेव्हा जमत अस आठ पंधरा दिवस राहता येत, मग जरा तेच ना. मग काय तवा, दिवाळीत पण एवढं असते सुट्टी आधीपासनं, पण मग आपलंही घरचं करणं असतं. फराळाचं करणं इथं मुलांच्या एक एक असतात फरमायशी, चकली बनव चिवडा बनव हम्म, ते करण्यात जातो वेळ.
ते आपले सणवारातच जातात.
हो, बाकी सण. आपल्या घरातलं सोडून असं जाऊही शकत नाही. आपलं घरातलं झाल्याशिवाय. हॅलो.
हॅलो, येतोय आवाज? हॅलो.
हा, आवाज गेला होता. हॅलो, येतोय?
हा, येतोय येतोय येतोय. त्याचं वायफायला प्रॉब्लेम आहे ना, पावसामुळे. लाईटही नव्हते इतका वेळेेत, आता लाईट आलेत.
पावसामध्ये हेच असतं.
हा, तेच ना. पिकयमध्येच खूप झाडं बिडं पडली, पूरही आलेत. बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस पडलाय ना. हो.
नदीकाठच्या लोकांचे काय हाल होत असतील त्यांना तर स्थलांतरच करावं लाग
खरंचे. डोंगरावर राहणारे वगैरे, त्यांनाही किती त्रासदायक आहे ना वो, खरंचे. कस राहत असेल बिचारे असं? बघू ना, असा विचार करूनच आपल्याला हे होतं. ते बिचारे तर तिथे राहून सहन करतात. त्यांना तर राहावंच लागत तिथे. हो ना. मग काय करतात बिचारे मॅनेज पण देव असतो त्यांच बरोबर करून घेणारं. राहतात बिचारे बरंय काय म्हणता बाकी?
आपल्यालाच लगेच प्रश्न पडतो हे झालंय आता ते काय करू ते झालंय आता हे काय करू
तेच ना असं ते बिचारे कसे राहतात काही तर लोक रस्त्यावर राहतात बिचारे त्यांचे तर किती हाल होत असतील पण त्यांना ते बरोबर करतात मॅनेज तर आपण आपल्या मुलांची तर किती काळजी घेऊ तरी ते त्यांचे मुलं असे
बिना कपड्याचे वगैरे कसे फिरतात काय म्हणजे त्यांना ऊन वारा थंडी काही नसतं.
खरंच आहे ना बिचारे तसेच राहतात छान पण त्यांचे मुले एकदम हे असतात. म्हणजे असं बोलू नये पण आपण आपल्या मुलांची काळजी घेतो तरी त्यांना काही ना काही होत राहतं सर्दीच होईल खोकलाच होईल त्यांना काही नाही त्यांचे अगदी बिंदास फिरत असतात त्यांना काही नाही होत
परिस्थिती परिस्थिती कणखर बनवते ना त्यांना
हो तेच ना खरी गोष्ट आहे आपणच विचार करत राहू
हम्म तेच ना नाही आता करू
हां पावसामुळे जरा चहा प्यायला बरं वाटतं
हो पावसामुळे आज सगळे घरी शाळा वगैरे बंद त्याच्यामुळे सगळं निवांत चालू होतं
सगळं निवांत खरी गोष्ट आहे आणि आ शाळा मुलं कोणी जाणारही नाही शाळेत सगळ्यांना म्हणजे नको अस वाटतंय ना
हो नाही सुट्टीच डिक्लेअर केली होती ना
हो का म्हणजे माझ्या मुलीचं शाळेचं काहीच आलं नाही हो पण आलंच नाही अस काही माझ्या मुलीच शाळेच मग मीच नाही पाठवलं तिला
हां त्यांना वाटलं असेल की काय पालकच नाही पाठवायचे पण पाठवायला पाहिजे होतं खरं
हो हो तिला मी असं वॅनने वगैरे पाठवते पण वॅन असं म्हणजे गाडीनेच त्यांनी सुट्टी दिली होती आणि या शाळेकडंन काहीच आलं नाही
बरं बरं यायला पाहिजे होतं
हो खरं आम्ही तेच वाट पाहत होतो काहीतरी मेसेज येईल ती आज सुट्टी डिक्लेअर केली आहे तर काहीच नव्हतं उलट मोठ्या मुलांच्या कॉलेजला वगैरे सुट्टी होती पण यांना नाही दिली
तेच ना नाही पण कसय आहे मोठ मोठे काय लहान काय बाहेर पावसात कुठे अडकले काय झालं तर कोण घेणार ना ती जबाबदारी
बरोबर आहे आणि काय पाऊस जोरात आता ते ढगफुटीच होतं मध्ये, आता ते झालं असतं तर किती त्रासदायक तसाच पाऊस पडतोय आता तर मग आपले मोठे जरी बाहेर पडायचं म्हटल्यावरती नको वाटत, नको पाऊस
हे आणि तेच ना रस्त्याने पाणी साठत, परत खड्डे वगैरे काय, काही समजत नाही, भीतीच वाटते. तिथे जरा
हो आणि ती रस्त्यांची कामं, बिल्डिंगची कामं सगळीकडे चालू येत ना तच्यामुळे असं वाटतं, गाडी जरी नेली तरी गाडीत मध्ये कुठल्या खड्ड्यात अडकून पडायला होईल. ते सुद्धा कळणार सॉरी आणि पाणी इतकं असतं सगळीकडे, नको वाटतं मग जायला. त्यापेक्षा आपलं घरी राहा, घरी खा, प्या आणि झोपा. खरंय हम्म चालेल बाकी ठिक्ये
हो, बाकी ठीक
हा चालेल.
ओके.
तर मी करते हा कट, मग तुम्ही करा मला हवं तर
हो हो
हो हो, चालेल, ओके, बाय.
नाई